हॅलो
हॅलो
हा नमस्कार ताय हा कसे आहात तुम्ही? बरे आहे ना?
मजेत.
काय म्हणताय? कुठे जाऊन आलात का हल्ली फिरायला वगैरे.
फिरायला फिरायला आम्ही इथे गेलो होतो आता अ ह काशी प्रयागराज आणि अयोध्याला पण गेलो होतो.
हो का अच्छा छान. ह गर्दी असेल ना पण आता सुट्टीच्या ह्याच्यात तिकडे खूप.
गर्दी होती थोडी गर्दी होती पण आमचा बर लवकर नंबर लाग ला तरी पण एवढं काही रांगेत उभं राहावं लागल नाही हा. हो.
हा बरं झालं बरं झालं कोण घर चेच गेला होतात की काय कसं?
ह आम्ही घरचेच लोक होतो म्हणजे भाऊ बहीण सगळे असे एकत्र गेलो
हा. बरं झालं सगळे मिळून एकत्र घे हा. सगळे एकत्र गेले की बरं असतं ना म्हणजे जरा आपले आपले ओळखी गप्पा. मारण मजा करता येते जरा असे.
ते ट्रेन मध्ये वगैरे असं छान वाट त. म्हणजे एकटे एकटं वाटतल तेव्हा असं प्रवास छान जातो म्हणजे प्रवासात पण बोर होत नाही. सगळे असे आपले राहिले नातेवाईक म्हणजे सगळ्यां बरोबर छान वाटतं.
बरोबर. खरं ह... हॊ हॊ.
अं अयोध्येला खूप छान मंदिर मोठं मंदिर आहे. अजून चालू आहे तिथ काम अजून चालू आहे. हो आणि चालू आहे तिथं बाहेर बाहेर परिसरातलं अजून काम चालू आहे तिथे पूर्ण असे दगडामध्ये कोरलेल्या मूर्त्या वगैरे बाहेर. पण अस सगळं महाभारत, रामायणं असं त्याच्यामधलं पण बरचं कोरलेलं आहे त्याच्यावर म्हणजे सगळे अवतार दाखवलेले आहे.
अच्छा अच्छा.
हम्म.
नाही हो नाही जाणं झालं माझं बघायचंय आम्हाला जायचंय एकदा अयो- ध्या बघायला. आता हम्म सध्या मी आ- ता या सुट्टीत नाही गेलो कुठे. जाणं नाही झालं आमचं जमलं. माझी लेग बाळण झाली आहे ना. मग तिचं बाळण पण त्याच्यातच, हे आमचे पाच एक महिने आता असेच गेले. हे करून वेळ कसा जायचा कळायचाच मुल लगा झालाय तिला, मुलीला. हां त्यामुळे कस त्याच्या लहान बाळ घरात आलं की, एकवेळ त्याच्याच भोवती सगळं फिरत असतं ना? आपलं घर हे इतकं छान वाटत. ते वेळ कसा जा तो तेच कळत नाही आपल्याला म्हणजे असं. त्याच्या एक एक करामती काय काय हळूहळू त्याचा प्रोग्रेस होत असतो काय ते पालथं पडतं, काय आवाज काढतं ते बघण्यातच आपल्याला इतकं छान वाट तना म्हणजे असं वेगळंच आनंद होतो.
हो आणि आपण किती जरी थकलेला असू काही असू बाळाजवळ गेल म्हणजे आपल्याला एकदम छान वाटतं.
हो. त्याच आणि मुख्य म्हणजे तो रडवा नाहीये ना हसराय. काही जरा हे केलं की हसतो खुदकन. कोणाकडे असं त्याला ह ओळख वगैरे असं. कोणी असं त्याच्याशी आणि बोलायला लागलं ना की त्याला इतकं हसू येतं ना तो पटकन हस तो अस त्यामुळे सगळ्यांना त्या आमच्या शे तरी माघारी पण सगळे जण त्याला इतके हे करतात अरे अरे काय म्हणतो घ्यायला. हे करायला वगैरे असं म्हणजे हसरा असल्यामुळे हो फक्त एक भूक लागली दूध पा हीजे असलं की त्याच रडण असत. बाकी नाही हं. तर ते, ह पहिला जरा एक महि ना त्रास दिला तेव्हा त्याच्या रुटीन नव्हतं ना. सेट झालेलं मग नंतर हळूहळू झालं मग बरोबरच रात्रीचा झोपायला लागला हे करून. म्हणजे असं पोट भरलेला असला ना की किंवा व्यवस्थित झोपतो तो रात्री. थोडं अधन मदन जरासं उठतो वगैरे असं. म्हणजे हे व्हायला त्यामुळे खूप छान वाटत. असो. एक लहान मुल घरात म्हणजे आपलं सगळं केंद्रस्थान तेच होतं सगळे जातात त्याच्याशी हे करून आणि म्हणजे एक वेगळंच वाता वरण तयार होत घरात म्हणजे असं हो. हा हा हा. नाही पण तो सुद्धा कस माहितीय? त्याला असे शब्द नाही बोलतायेत पण त्याला ते काय माहीत नाही. म्हणजे असं कळतं पण कोणतरी आपल्या समोर येवून बोलतय आवाज आले ना की तो पण ह हम्. हळ हळ करून बोलत राहतो तेच. तर ते पण इतक छान वाटत ना असं ऐकायला आणि हे करायला त्याचे हावभाव आणि हे बघ वैगेरे अस मस्त वाटत अस त्यामुळे सध्या या वेळच्या सुट्टी त त्या आम्ही कुठे गेलो नाही फिरायला. हेच आमचा विरंगुळा होता. बाहेर आपण जातो म्हणजे काय जरा छान असं सगळं. बघायला मिळावं. जरा प्रसन्न व्हावं. सगळ थकवा दूर व्हायला ते आम्हाला घरीच मिळालं सगळं. घरातच येऊन ह. त्यामुळे चाललंय त्याच्यावरती अधमं मधन आता जातो येतो आम्ही त्यांच्याकडे. त्याच्याशिवाय करमत नाही ना आता म्हणजे
गेले का म ते आता?
अ ह ती गेली आता सासरी. झालेय ना पाच महिने? तर आता गेली ती गेल्या ह्याच्यात त्यामुळे आता जर आम्हाला चुक चुकल्या चुकल्यासारखं होतं. ह त्याच्याशिवाय सवय झाली असते ना चार पाच महिने आता चार पाच महिने एवढे सवय झाली त्याच्यामुळे हे नाही म्हणजे चैन पडत नाही. ती व्हिडिओ कॉलिंग लावते दाखवायला हे करायला तो काहीतरी करत असला मस्ती करत असला कारण आता पाच महिने झाल्यावर आता मुलं पालथी पडतात पुढे जायला बघतात. एक एक त्याच हे असतं ना. त्याच्यामुळे ते ती मग व्हिडिओ करते तसं काहीतरी करत असलं हे झालं की म्हणजे वगैरे हे करून मग त्याच्यावर समाधान मानायचं आपण
हो प्रत्येक वेळ मध्ये मध्ये जाऊन भेटून यायचं ना. ह ह
तस जातो ना आम्ही मध्ये मध्ये जातो. आता गेल्या आठवड्यात जाऊन आलो एक मग ती म्हणाली शनिवारी या तुम्ही राहायलाच या इकडे म्हणजे एखाद एक दिवस त्याच्याबरोबर तुम्हाला घालता येईल घालवता येईल असं खेळता येईल असं मग आम्ही सोमवारी गेलो रविवारी एक आणि सोमवारी आलो परत मग असंं त्यामुळे चाललंय त्याच्या ह्याच्यात हे करून बघितलं काय हे किती
हा बाकी अजून तुम्ही मागच्या वर्षी गेल्या होत ग कुठ ठ फिरायला मग
हा आम्ही एक दोन वर्षापूर्वी गेलो होतो लेह लडाखला गेलो होतो लेह लडाख वगैरे तिकडे बघून आलो ते पण एक वेगळंच ना असे सगळं डोंगर आणि तिथे हे केलेलं आपल्या मिल्ट्री सुद्धा ते कारगिल वगैरेच ते पण आम्ही बगितलं ती कारगिलची लढाई झालेली ते सगळं दाखवलं तिथे आता त्यांनी एक म म्युझियम उभं केलंय ना म्हणजे असं हे करून ते बघितलं म्हणजे खरंच कमाल म्हणजे ते सांगतात त्या लोकांनी त्यावेेळेला कसा विजय मिळला कारण काय ते सुद्धा खरंच ऐकण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे ते तिथे लिहिलेलं आहे सगळ आणि तिथे गाईड पण करतात आपल्याला सांग तात म्हणजे तो असं समोरासमोर येतं म्हणजे समोरन आपण त्यांच्यावर करूच शकत नव्हतो हल्ला म्हणजे तो सैनिक गेलाच म्हणून समजा ती जे कोण जात तील समोर कारण त्यांना डायरेक्ट वरण गोळी मारलेली जास्त हे होते ना
हा हो
मग आपण प्रतिकार करू शकत नाही ना म त्यांनी कशा पद्धतीने साईडने कशे चढून गेले दोन्ही बाजूनी त्यांनी अर्ध्या अर्धे तुकड्या केल्या आणि दोन्ही बाजू नी जाऊन मग त्यांना कस त्यांच्यावर हे केलं आणि विजय मिळवला त्यांनी आम्हाला तिथे हे पण दाखवलंय त्यांनी सगळं त्याच हे तस मॉडेल तयार केलंय त्याच वगैरे हा छान आहे म्हणजे बघण्यासारखं ते माझ्या मुलीनी आणि जाव्या हो खूप लांब आहे काश्मीरला उतरून जायला लागतं ना ह्याला श्रीनगरला वगैरे उतरून
हा
पुढे जावं लागतं ना मग ते जम्मू आणि हे करून तिकडनं असं लांब आहे बरच लांब आहे ह नाही जम्मू वगैरे तिथे नाही तिथे आम्ही जास्त नाही फिरलो कारण हे लेह लडाख अंतरच खूप आहेना तिथलं लेह लडाख च ते अंतरच खूप आहे त्याच्यामुळे ते जाण्यात आहे प्रवासात आणि मग तिथलं बघण्यात त्याच्यात वेळ जातो ना त्यामुळे आम्ही बाकी काश्मीर जास्त नाही फिरलो असं म्हणजे
हम् हम्म
ची वेगळीच ट्रीप करायला लागेल कारण लेह लडाख तस आहे पण लांब म्हणजे खूप असं. तस ह उतरून बराच हा.. हो असं म्हणतात माग हो हो. अ झाली का करू हो. नाही अजून अच्छा मला वाटलं झाली असतील सांगा मला मग हा हा.. हा काश्मीर तर सुंदरच आहे पण झालं काय माहितीय मागे आम्ही जेव्हा काश्मीरला जाय.. च एकदा ठरवलं हे केलं तिकिट बुक झाली सगळं झालं. असो दिवाळीच्या त्या वेळची गोष्ट होती. काही वर्षांपूर्वी आणि ते बघा काश्मीरला पूर आला आणि सगळं एकदम हे झालं होत होत मागे त्या वेळी ची गोष्ट ती मग त्या लोकांनी तीतन कळवल की तुम्ही इकडेच येऊच नकात म्हणून आत्ता हे करून म्हणजे तिकीट विकट सगळं बुकिंग पण झालेलं हॉटेलच वगैरे.. अस हा मग त्या हो सगळं कॅन्सल करायला लागलं आम्हाला कारण ते लोक म्हणाले इतकी घाण झालेली आहे इकडे. पूर आला आणि ह्याच्यामुळे सगळं हे आणि सगळी रोगराई वगैरे हे पसरले मग अशा ह्यात मुद्दाम. कशाला आपण जायचं ना हे करून.. रोगर कारण आपल्या हो कारण आपल्याला इथे बसून कळत. नाही ना हो तिथे कसं काय आहे परिस्थिती आणि हे पण म्हणजे आमचा ग्रुपच होता एक मोठा सगळे जण जाणव होते पण मग सगळ्यांचेच. कॅन्सल करायला लागलं तिकीटं आणि हे वगैरे.. असं ह त्याच्यामुळे. ते काश्मीरची ट्रिप राहिली ती राहिलीच माजून अजून आम्ही बघितलंच नाही काश्मीर..
हम् म्हणजे तुम्ही लला दाखला बरेच दिवस गेले असणार मग तुम्ही.
हो एक आठ एक आठ दहा दिवस होतो आम्ही.. साधारण कारण तिथे वेळ लागतो असतो प्रवास.. वेळ बराच जातो लांब आहेत ना तस ते ठिकाण.. एक गाडी केलेली असायची ते गाडी हे करून.. मग ते आपल्याला येऊन सकाळी येऊन. ठेऊन जायची आपण त्यांना सांगायचं कसं काय ते कुठे कुठे जायचंय काय ते. पण त्याच्याशिवाय शक्य नाही ना हा.. नाही आम्ही पाच एक जणच गेलोत हा आम्ही पाच जण घेतो मुलगी जावई सासूबाई त्याच्या. आणि मी आणि माझे मिस्टर असे आम्ही गेलो पाच जण गेलो. हम्म
बर ठीक आहे चाल जा टायमिंग हो.
हो हो चालेल चालेल नम ओके ओके नमस्कार. चालेल धन्यवाद.
हो